हा नमस्कार बोला, जेवला? हम्म ह.
ब काय नाही नळ येणार आहेत ना नळांची वाट बघते मी
हा हा हा.
पाणी पाऊस नाही आहे. तीन दिवसापासून होता आता नाहीये.
अ प्रॉपर गाव कोणतं तुमचं?
धुळं.
धुळे काय?
हो.
हा हा. बोला की, काय म आणि?
तुम्ही कोणतं आहेत प्रॉपर गाव?
आ?
तुझं गाव कोणत आहे म्हटलं असंय का?
हा हा कधी आला नसेल इकडे.
नाही. कोल्हापूर, सोलापूर जवळ आहेत ना?
हा कोल्हापूर आणि सोलापूर बऱ्यापैकी जवळ म्हणजे एवढे काही जवळ नाहीत.
आणि तिकडेच पंढरपूर आहे.
हा पंढरपूर सोलापूरच्या तिथं. पंढरपूर पासून सोलापूर जवळ हाय.
आणि पंढरपूर पासून कोल्हापूर?
कोल्हापूर लांब आहे भरपूर लांब आहे, एक शंभर किलोमीटर असेल तेवढं.
हा आणि सोलापूर आणि कोल्हापूर जवळ आहेत का मग?
हा सोलापूर नाही नाही सोलापूर आणि सोलापूर आणि पंढरपूर जवळ हाय. सोलापूर आणि कोल्हापूर जरा लांब आहेत म्हणजे एक लागत असले एक सहा सात तास यायला हां सात-आठ तांस निवांत लागतं असतील. हम्मं तुमचा कांहीं कधीं संपर्क झालांच नसेल इकडे यांयचा.
नाहीं पंढरपूर आलेलो होतो नां आम्हीं.
हां पंढरपूर पासूंन एक हां थोडं लांबच आहे.
पंढरपूर आंता अजूंन एखाद्यां वेळेस काढांयचीय तिकडं.
हां हां हां कोल्हापूंरला पणं कांढा छानं आहे सगळं बघांयला ते
कोल्हापूंरला आं लक्ष्मी आहे नां महालक्ष्मी.
हां महालक्ष्मीचं मंदिर आहे त्यांच्यानंतर आपलं ज्योतिबाचं मंदिर आहे. आप त्यांच्यानंतर रंकाळा बघण्यांसारख हांय. म्हणजे सगळें ऐतिहांसिक वारसां स्थळे तिथे आहेतं तसं छान आहे. स्टेडियंम आहे.
असंय आहे कां.
असं हां म्हणजे रमकाळ्यांवरती पणं आंता सगळं फाउं टंन म्युझिक तेनं केलंय बऱ्यांपैकी छान केलंय सगळं म्हणजे.
हम्मं
असं सगळं डेव्हलपमेंट केल्यां खूंप आहे आंता
हम्मं आलं म्हणजे असं तरं राहांयची त्यांची सोय राहते तरं माणूंस जातो.
हां ते कसं होतं आपलं रिलेटिव जरं असले तरं ते बरं पडते आणि मेन म्हणजे मं मेन म्हणजे आपल्यांसोबत जे ते सगळी इन्फॉर्मेशन माहित आहे ते माणूंस सोबतं म्हणजे जास्तं गरजेच आहे हां म्हणजे कसं आपल्यला फिरतां पणं येतंय सगळीकडे त्यांनंतर आपल्यांला बघतां येतंय सगळं कायं कायं आहे ते. हां तरं रंकाळा रंकाळा बघांयला छान आहे फिरांयला छान आहे. म्हणजे फोटो काढांयला छान आहे त्यांच्यानंतर वेगवेगळ्यां प्रकारचा असं खाद्यंपदार्थ मस्तं मिळतांत त्यांच्यानंतर खांयला आपलां डोसां त्यांच्यानंतर पावभाजी वेगवेगळ्यां प्रकारचें मोमोज त्यांच्यानंतर तरं आपले पोटॅटो स्प्रिंग.
हां आमच्यांकडे पणं आहे नां तसं.
हां मंग भरंपूर आणि वेगं वेेगळ्यां प्रकारचे आईस्क्रीम्स म्हणजे स्टॉल असतांत भरंपूर. हो आंता कसं एक थोडे दिवसं झालं जाणं झालं नाहीं तिकडं कधीं. अं पावसांमुळे पणं आणि कॉलेजलां सुट्टी पणं होती. आणि पेपर ते सुंरु होते त्यांमुळे कधीं कायं जाणं झालंच नाहीं. हां मंग ते कसं हो हो मी कॉलेजला आहे मी मेडिकल फील्डला आहे.
हां हां
हो कॉलेज करते मी ईथ शिकांयला आहे कोल्हापूरमध्यें चं हम्मं मंग तेचं कधींतरी असं सुट्टी असली शनिवार रविवारचं. तरं आम्हीं मुली मुली जातोय मिळूंन.
हां
हम्मं म्हणजे कसं सगळं असं बघण्यांजोग पणं होतंय थोडं माइंड फ्रेश होतंय. म्हणूंन आम्हीं सगळ्यां मुली मुली मिळूंन जातोय.
असंय आहे कां
हां मंग कधीं तरी महालक्ष्मीला पण जातोय म्हणजे महालक्ष्मीचं मंदिर पण पूर्ण असं म्हणजे खूप लांबून लांबून लोकं येतात महामलक
हो ना आमच्या आमच्याकडचे पण लोक येताना
हो खूप खूप म्हणजे कसं आता जरास बांधायला सुरू आय तर महालक्ष्मीच्या मंदिरच पुढच्या साईडला तुम्ही जर दसऱ्यामध्ये तेनं कधी आलात तर तुम्हाला दर्शन मिळण जरा शक्यच नाय कारण खूप गर्दी असते खूप
दसऱ्याच्या वेळेस.
दसऱ्याच्या वेळेस कारणं का मोठ्यान असते ना अ नवरात्रोत्सव. आणि त्यावेळेला पालखी पालखीची टायमिंग असते संध्याच्या नऊच्या दरम्यान. खूप छान असत बघण्यासारखं खूप असं हो खूप लांबून लांबून लोक येतात सगळं पाहण्यासाठी अस म्हणजे तुम्ही या कधीतरी अस छान हाय सगळ बघायला हित अस कोल्हापूरात आलं की असं आपलय आप पुलकि माणूसकी छान आय असं. सगळ जगायला तुम्ही कुणाला पण काय पण विचारलं इन्फॉर्म म्हणजे माहिती तेन की बाबा आम्हाला हे माहित नाही सांगा तर तुम्हाला सगळे आवर्जून सांगणारच.
काही काही ठिकाणी सांगत नाई आ
हा काय काय ठिकाणी पण आमच्या कोल्हापूरमध्ये हां भर पूर लोक सांगणार तुम्हाला खूप माणुसकी म्हणजे पहिल्यापासूनच ते रुजत आलेलं आय.
हा
हा कोल्हापूरमध्ये असं छान प्रकारे असं बघायलाय त्याच्यानंतर अ पन्हाळा म्हणून आय. पन्नाळगड जिथं छत्रपती शिवाजी महाराजां त्यांनी संभाजी महाराजांची लास्ट भेट झालेली होती.
हां
हा पन्हाळ्यावरती तिथे पण छान हाय असं बघण्यासारखं म्हणजे ते आता ह्या सीझनला छान असते पावसाळ्यामध्ये बघायला. असं धुकेतेन पसरलेला असतय पूर्ण डोंगर दरी सारखं हाय तिथं बघण्यासारखं म्हणजे तुम्ही जरी आलात तर तुम्हाला वन डे ट्रिप साठीच यायला लागेल म्हणजे वस्ती तुमची राहायलाच होणार.
हा हा
असं म्हणजे हाय छान हाय सगळं न्यू पॅलेस हाय, शाहू पॅलेस हाय बघण्यासारखं त्यानंतर आंबाबाईच्या बाहेर तुम्हाला अ म्हादवा रोड म्हणून असतोय तिथं सगळं म्हणजे खरेदी करायला भेटते वेगळ्या प्रकारची
हा
म्हणजे कपडे म्हणा तुम्हाला काय पण काय सु पण पाहिजे असल सगळं भेटणार तुम्हाला बाहेर
स्वस्त असतं तिकडं का महाग असतं.
हो स्वस्त अस त्या माधवा रोड ला सगळं स्वस्त असतं.
हा
हम्म म्हणजे तिथं सगळं तुम्हाला घ्यायला भेटणार. खूप छान छान असं बघण्यासारखं हाय तिथे शिवाजी युनिव्हर्सिटी आय.
हा अनुभवी माणूस पाहिजे.
हा, एक सोबत कसं माहित असलेलं कोणतरी सोबत न्यायचं. त्यामुळे कसं तुम्हाला पण कळून जाते की बाबा आणि मेन म्हणजे आपण ज्या ठिकाणी फिरतोय त्या ठिकाणच आपल्याला माहि -ती मिळणं पण गरजेचं आहे ना आपण एवढ्या लांबून येतोय.
तुलाच घ्यावं लागेल मग आता सोबत.
या या, कधी येताय बघा?
ह बघू ना आता, यायचंय पण तिकडं.
हा ती तिथं तुमची मुलगी काय?
हो!
हम् हम्, त्यांनीच मला सांगितलेलं छान बोलतात त्या पण.
मग बी एस सी बायोकेमिस्ट्री झालेली ना तिची.
हो हो, मला सांगत होत्या त्या दिवशी आमची ओळख छान झालीय आता.
असं आहे का? बोलायला लई फ्री आहे ती.
खूप छान बोलतात खूप म्हणजे तिनी मला हेल्प पण केली आता म्हणायची.
हा हा!
आणि माझं खूप राहिलेलं ना सगळं म्हणजे कॉलेजमधून तिनं आता वेळ मिळत नाही म्हणून सगळं म्हटलं कम्प्लीट करून ठेवूया.
हा, आता मुलगा झालेला आहे तिला.
हो, आता सांगत होत मग तेच म्हंटलं मी त्यांना की बाबा एक म्हणजे राहताय सोबत कोण नसत म्हणजे एवढं बघणं पण हे नाही ना कि लहान बाळाला घेऊन करायचं सगळं.
हा, त्याच्यामुळे तो आहे ना आता इतका किरकिर करतो तो राहत नाही रडतो रडतो.
हो, तरी पण त्या वेळ काढून बोलतात. खूप छान आहेत त्या बोलायला ते. खरंच म्हणजे आमच्या अशीच ओळख झालेली परवापासून
हो ना, बोलली मला ती एक सोलापूरची पण आहे तिच्याशी पण आता अशीच ओळख झाली.
हम् हम् हम्!
हां, ती पण काय चौदावीलाय वाटतं.
हा एम ए करते ना ते?
हम्म!
हा, ती पण बोलली माझ्यासोबत. मग माघाशी ति पण फोन आलेला, ते कस कॉलेज सुरू झाल्यानंतर वेळ मिळ नाही हो तेवढा सगळं करायला ते कारण की माझं कॉलेज सकाळी साडे नऊ वाजल्यापर्यंत साडेचार पर्यंत कॉलेज असते माझं. हम, मग येऊन सगळं मी तथं रूम वर पण राहते त्यामुळे येऊन सगळं जेवण ते करायला लागतं. हम्म, म्हणजे सगळं काम पण असत त्यामुळे सगळं आवरत नाही ना आणि अभ्यास पण करायचा असतो. मग रोज रोज त्याच्यातच वेळ घालवण्यापेक्षा म्हटलं आवरून तर घेऊया.
आई आवरत असणार? आई
मी आमची सगळी गावे असतात, मी इथे शिकायलाच आहे कोल्हापूरमध्ये
आणि आई कुठे आहे मग?
आई तेन सगळी गावी असतात गारगोटीमध्ये.
म्हणजे लांबे आहे का गाव?
खूप लांब आहे., हो इथून एक साठ किलोमीटर आहे कोल्हापूरमधून हा आम्ही मुली -मुली राहतोय सगळ्या
हा- हा-
हम् वर मुली -मुली राहतोय, सगळं एकच फिल्ड ला आहे आम्ही हम्म आम्ही सगळ्या एकाच मेडिकल फिल्ड ला आहे फक्त तर जे माझं तर तिसरं वर्ष आहे अजून एक लास्ट इयर आहे.
चार वर्षाचा का?
हम् आधी डिप्लोमा झालाय माझा दोन वर्षाचा
हा- हा
हम्म.. त्याच्यानंतर आता हे घेतले. हम्म अता झाले होते.
याच्यात किती दिवसापासून काम करते मग तू
हे यामध्ये आत्ताच आले एक, दोन, तीन दिवस झाले.
आत्ता आले नाही म्हटलं का बऱ्याच दिवसापासून
नाही- नाही मग कॉलिंग तन झाले, झाले असते ना सगळे म्हणजे ते कस अभ्यास आणि ते दोन्ही पण होत नाही. मग म्हंटलं बघूया ततरी ट्राय करून काय होते. म्हणजे आपलं वेळ हा, वेळ मिळेल तस आपण सगळं करायचं.
नाही चांगलंय का म्हटलंय?
हा आता एवढी सगळे करतात म्हटल्यावर
हा
असणारच
तेच ना मग
हम्म ते कस म्हणजे मला ऐवढ माहीत नाही पण आमची वहीनी करतात सगळी मग म्हटलं बघू त ते ट्राय करून काय होतय ते?
हां मग किती कॉल झाले तुझे
आता म्हणजे झालेत कि तरी एक पंधरा होय पंधरा झाले असतील पंधरा सोळा
हा माझे सव्वीस
भरपूर झाले तुमचे
हा ना न वाटदाची राहिल ना येत असताना ते येल आहेत ना सव्वीस झाले माझे सव्वीस
हॅलो
हां बोल ना
भरपूर झालं म्हणल तुमच्या
हां हम्म